हॅलो आयशु? हॅलो?
हां आवाज आलाय काय?
यालाय यालाय.
हम्म.
काय कराल्यास?
काय नाही बघ आता आवरलंय सगळं आता काहीतरी स्वयंपाक करायचं. पोरींचा जरा अभ्यास घेत बसलेलो गं.
हम्म हम्म हम्म. मग स्वयं पाक चालू आहे बघ आत्ता आज काय नॉनव्हेज आणत्यात ह्यांनी शुक्कुरवार.
अम्म?
शुक्कुरवार आज भाकरी आणि भात तेवढं करून ठेवायचं त्यानी आल्यावर मग ते भाजी तेन कराय अच्छा.
हम्म हम्म हम्म हम्म.
हम्म हम्म. म मी तुला सोयाबीनची बी दम बिर्याणी सांगू? हे कसं करतात?
हम्म सांग की.
आ अ दहा रुपयचं पाकीट मिळतंय बघ सोयाबीनच.
हां हां हां.
घ्यायच चौघाअच असता तुम्ही तेवढं बास होतय. काय आणि अ त्याला.. गरम उकळलेला पाण्यात टाकायचं.
हम्म.
त्या सोयाबीनला-सोयाबीनचे ते माळकरी मटण म्हणतात ते.. ते टाकायच कळाला पाण.. मग एक पाच मिनिटं ठेवायचं सॉफ्ट ऊस पर्यंत ते असं.. फुगत्या फुगून टमटम होतात. मग तस.. तथ पाणी सगळ काढून घ्यायच. गरम पा.. च मग त्याला तस चार वेळा धुवायचं कारण त्यात आठ स् मॅल.. ते हो ते जाण्यासाठी चार वेळा धुवायचं पिळून पिळून पाणी काढायचं. मग काढल्यानंतर.. की नाही मग त्यात दही, आलं लसूण, पेस्ट... लिंबू अर्ध पिळायच. आणि.. चटणी मीठ आणि मॅगी मसाला जरा घालायच.
हम्म हम्म.
हम् ते घालायचं आणि मॅरिनेशनला ते ठेवायचं. सरा अ कुठला... तर बिर्याणी मसाला वगैरे असलं ना तर ते पण सत घालून मॅरिनेशन ला ठेवायचं.
हा हा. म्हणजे आपण पनीर..